हा आवाज येतय का तुमच्याला माझा
हाव. ज्ञज्ञह
ततय
ह्
हॅलो.
हॅलो हॅलो.
हा बोला हा बोला ना.
हॅलो.
हॅलो हा बोला ना.
ब
आवाज नाही येतय का. नाही का मला मला तुमचा आहे. क्लिअर. तुम्हाला आला का माजा ह आला आता आला का.
हा आ
हॅलो.
हॅलो.
हा बोला हा आता आला. हॅलो येतच नाही आहे का हॅलो
हॅलो
हॅालो
हॅलो
अ येतच नाही आहे का आवाज
हॅलो. आवाज नाही येताय.
हॅलो.
आवाज नाही येताय.
अरे मला तुमचा क्लियर येताय पण
मला येत नाहीये.
हो का ओ तु तुम्ही बोला ना मला आवाज येत आहे ना तुमचा.
हॅलो हॅलो. शीट यार.